हम्म
काय ना गवाची खीर असते आमच्याकडे आणि मोदक पण नाही करायची
होय का
बर तस जरा पहिल्या दिवशी आलेल्या दिवशी काय म्हणतातय
गव्हाची किरण असते आमच्याकडे
का मस
आमच्याकडे आलं की जेवणाचं ताट पुरलं
कसच
च जेवण पूर्ण चपाती भाजी वगैरे सगळं आणि मोदक हा मोदक आणि मग गहरी आली की मग त्या दिवशी मग बाजरीच्या भाकरी वगैरे भाजी
हा हा
ह आणि मग पुरणपोळी असती दुसऱ्या दिवशी गौरीला
हम् हो भाजी भाकरी आणि करतोय ते आम्ही पण ते
तुमच्यात असतात गौरी
होय होय असतात की घरी बसवतो आम्ही गंगावर गौरी आणि शंकर असतो आमच्या
हो काय
तो आहे आणि माहेरी असते तिथे गंगाधौरी असते
होय
त्यामध्ये
किक करावं लागते आलेल्या दिवशी भाजी भाकरी त्या दिवशीची सव वेगळीच असते पण भाजी भाकरीची होय
आपण ए रिबी करा तसं वाया लागत नाही काही
नाही लागत पण नाही काय करण असत चवच वेगळे असते त्या दिवशी होयकले हम् गौर वई ह
गणपती विसर्जन होते त्यापर्यंत नवरात्राच चालू होते
सुरू होते व नवरात्र वेळ
तुमच्या इथं कुठं जातात देवीला
देवी इच्छाच आहे कोपऱ्यावरून बसवतो आमच्या घराच्या थोड्या अंतरावर
हो असं कोल्हापुरात अशा वेगवेगळ्या देवी कायमचे मंदिर आहेत तिथं वगैरे जाता का?
तिथं नाही जान होत ते नऊ दिवस घरातचतीन ताण या हे ते आरतीला जावा संध्याकाळी हेच असत त्यामुळे तिकडे बाहेर जाणं होत नाही देनला वगैरे अंबाबाईला तेवढे जाऊन फते खूप गर्दी असते ना ते अंबाबाईच्या मंदिरात. त्यावेळी हो ते सगळे दर्शनाला गर्दी म्हणजे भयान गर्दी ते त्याची पालखी येते ना बाहेर नवरात्रीत त्या पालखीसाठी एवढे गर्दी झालेले असते अण ते बाहेर ठिकठिकाणी रांगोळ्या रस्त्यावर गर्दी खूप असते. बघायला जातात संध्याकाळी पालखी सोहळा तो.
होय ना?
होय होय गर्दी असते खूप त्यावेळी नवरात्री
नारायणी म्हणून बाहेर ते असं सगळे गजर करत असतात छान असते.
हो नाय?
आई बोलतीय अन् त्याला हसू येत.
तू येत येल हा चालू असत तेज. म मस्ती करायची नुसत असं असतय चालू.
ह ह ह
गर्दीत राहत नाही आवा हा म्ह आमेत नाही याला
हो.
नाही पोरांच जरा अस हाल होतयच गर्दीत ह होय. आवाज पण आणि हाल होतय ना पोरांच जरा आणि हा अजून दूध त्यांना ब मधन फितोय त्यामुळे ते न्यायचं तिथं परत कुठं बसायचं गर्दी हे पण लई प्रॉब्लेम असत ओके ओके बा
हो तेच की
हम्म म्हणून म नाही बाहेर असं गर्दी आणि ते आम्ही इथ जवळ अस आम्हाला ते बघायला जाणार नाही माहिते नवरात्री खूप लांबून वगैरे बघायला येतात ते त्याच पालखीच सोहळा आपण इथं का असू ना जान ह जाण होत
ग तेच असतं जे जवळचे असतं त्यांना काही वाटत नाही.
काही वाटत नाही त्याचं लांबून येतात बघायला म्हणल्यावर ते बघा की
आता वारी पण निघाली आता तरडगावाला आली ना वारी?
कुठे आले?
तरडगाव.
तरड मध्ये आले हा हा हा तिकडे आले वय? ह ह ह ह ह ह
खूप गर्दीय अवो वारीला आता.
होय? हम्म तुम्हाला बघायला मिळत असेल आता मिळेल की होय ना?
हो मिळती की.
हम्म
सातार म्हधन पण इतलं खूप जातात बघायला.
ह ह जातात वय हा हा हा
हो.
हम्म नाही आम्हाला इकड नाही ते आली होती तीच म्हणल नाही का ती थोडच आली होती. तेवढंच परत मग का मला काय कुठे जायला. रोळी खायची नसते ती हा होते. हम् आता पो मुलांच्या शाळेत असतें ना ते एकादशी दिवशी ते पण छान अस तय आवरुून वगैरे पाठवायचं.
मुलांना ते ड्रेपरी वगैरे घालून या सगळं ते पालखीच सगळं करते शाळेत. काहीतरी काहीतरी बनवता येतं ना मुलींना.
होय होय पण मुलांचं तसं होत नाही अ मुलांना ते प हे धोती आणि हे घातलं कुर्ता घात की झालं त्यांच संपलंच मुलींच
तरी आता करतात की तू करा महाराज वगैरे काय काय काय ते आता करतात ज्ञानेश्वर महाराज ते दाडी वगैरे लावून काय काय चालू असतंय सोपान
होय चालू असते पण जास्त एऍक्सेसरीज वगै लागणार फक्त मुलाच ते बारस नाही त्यांना फुलांचं कस झालं की झालं तेवढं ना मोडलं आहे झालं की झालं अंगर एक शॉल दि लिखी तेवढच तुमच्या मुलगीला काय केलत काय कधी काय असं
हो लहानपणी सगळं तेच झालं पाचवी पर्यंत ते चालू होतं बघा पाचवीपासून पुन्हा मग बंद झालं सगळं
हम्म हम् हम् ह पाचवी पर्यंत लहान असेपर्यंत असतें ना ते
हा त्यांची दिंडी काढायची कुठल्या तरी मंदिरात निघून आणायच त्यांना करत होते ते पुन्हा कॉम्पिटिशन ठेवायचे हो शाळेतली असते की नहतात शाळेतन
हा हा हा
शाळेतच ते पालखी वगैरे करतात आपलं छोट्या स्वरूपात
हा हा हा हा चांगलं असते
हो
हम्म हम्
ते हदगा वगैरे असतो का तुमच्याकडे
होय होय असत असते पोरी सगळ्यात ते घाती काढून त्याच्यावर ते गाणी म्हणून सोळा गाणीळा म्हणतात म्हणतात तुमच्या तिकडे पण अस
ते नवरात्रातच हो नवरात्रातच असतो ना ते त्या
देवी बसल्यावर सुरू होतें किती काय ब
हो पहिले मी खूप करायचे
हम्म हो जायचं का खेळायला सगळे डबे घेऊन निघतात काय काय वेगवेगळे पदार्थ करून का
ते इतके खाऊ वयचे ना प्रत्येकाचे
गाडी ओळखत बसायला माझं काय ओळखा तुमचं काय ओळखा
आपले छोटे छोटेच खऊ असायचे
खाऊ असायचे आणि असं असायचं तुझ्यात काय घेतलंय एकटीला माहित असायचं ती सांगू नको हे नको
हा
आता पण खेळतात पण एवढे असे प पहिल्यासारखे नाही तरता ना ह चार पाचच असतात त्यास हो इथ नसतात हम्म आणि सगळेच मला तसे सगळे सेलिब्रेट चांगले करायचे होय
पहिल्या दिवशी एक खाऊ दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन खाऊ करायचे असं आम्ही कर जायच हो आम्ही असं करत होतो
म्हणे वेगवेगळं न्याहायचं खाऊ पण एकच का म्हणजे ती नाही एकच झाली बाकी सगळ्यांचे डबे ओळखत बसायला त्यातच वेळ जायचा ते माझं काय आहे ओळख तुझं काय आहे ओळख?
आता माहित नाही पोरीना आणि कोणी येत पण नाही आता
नाही नाही. तेवढंच येतात एक थोड्या फार जे आसणाऱे आसणा असतात झालं मगं तेवढच ते गाणी पण आता आगोदर सार एवढे नाही येत मुलींना आता थोडं थोडे येतात आणि
आता हादगा केला तर मोबाईलवर गाणी लावतात.
लावता होय
पहिली आपली तोंडपाठ असायची किती म्हणून किती नाही.
छान वाटायच सगळे ओरडून ओडून संध्याकाळ टायमिंग झालं की म सगळे बोलवायला चला चला चला. हाती कडायचं आणि ते खाऊ मध्ये ठेवलेल, गाणी म्हणाय ची होय.
हो आणि तो टिपका कोन पुसणार त्याची गडबड.
आता नाही पहिल्यासारखं काहीच नाही एवढं कोण आस जास्त सेलिब्रेट करायला बघत नाहीत. आगोदरच नाही वेगळंच होत आता जरा केल्या केल्यासारखं हम् होय आता नाहीच. तच नाही पोरांन खेळ पण नाही बघितला ना आता ते आगोदर सार के सगळे बाहेर अस खेळा खेळायचे मोबाईल म्हणजे हा माहितच नव्हता प्रकार
ऊ हू काय नव्हतच त्यावेळेस
खेळ नाही काय नाही नुसता मोबाईलमधले गेम्स आणि हे सगळं माहीत आहेत पोरांना.
हो.
खरं नाही. आपल्या वेळी काय काय ते लपाछपी खेळा, शिवापाटी खेळा, ऍडमिट किडा तुम्ही खेळाय?
हुं आता सा आता कोण नाही खेळत ओ. बाहेर पाठवत पण नाही जुने खेळ होय. जिबलीन तर एवढ खेळायचो ना
तेत मुलांना त्यामुळ काहीच कळत नाही त्या मुलांना.
नाही व्हय. काहीच नाही. आणि जिबली वगैरे भरपूर खेळायचेत आगोदर बाहेरचे आसे. पण आता घरातच असते सगळे त्यामुळं नाहीच खेळ कुणाला माहीत इनडोअरचं आहेत होय.
पिक्चर वगैरे कुठले बघितले तुम्ही?
बाकी मग
पिक्चर वगैरे म्हणल कुठले बघितले का?
नाही नाही. एकच बघितलाय ह्या वर्षात म्हणलं आता मी ह्या रिसेंटम बघितल्या आशीन तर एक चं देवळ बंद आवडीने बघितला.
त्याच्या आधी वगैरे
नाहीच कुठला पिक्चर नाही बघत काय नाही.
हा.
यातच आहे. मुलगा आणि मी. हा तर जास्त दमवतो अहो. शांत नाही. आता हे एवढे दिवस झालेत. तेवढंच चालतय बघा. नाही तर नाही. कायम आमचं हेच त्याला खायला घाला. त्याला फिरवा. त्याच्या संघ खेळा. त्यातच चालेला असतो वेळ. हम्म तर तो कसा जातोय ते पण कळत नाही. आता हे चालू झालंय त्यामुळे तेवढाच वेळ स्वतःसाठी काढायला. नाही तर नाहीच.
हो
चालतय चालतय परत आणि कॉल करणार असीलाना तुम्ही. हम्म चालतय चालतय ठेऊ मग.
हो हो चालेल.